हा आला,
आला का मला वाटलं, आता जिरो पडतो काय की नाही, उचललं जाऊन लागलं.
मी लगे त्या हातात चा, घेऊन बसलेले होते.
नाही अहो एखादा वेळीस, काय होतं उचललाच जात नाही कॉल,
नाही उसलल्याने गेला, की ते जुरू देऊन देेतय ना मग, तेनी थोडीशी काही सवलत, देऊली दिली पाहिजेना.
हा बाई खरंच, मी जा त्यांना एवढं करायला पाहिजे होतं. उचचालला नाही ना नीदान, तर मग, झिरो नसतं पाडायचं.
हा झेरो नसत, काडाच डबल लावा रिटर्न करा तुम्ही.
रेटन करायच, ऑपशन पाहिजे होता एकादरा वेळेस,
हाव ना हम, काही नाही तेच म्हणलं मी, पोस्टा, च म्हणजे तो भरतो पण ते कसं होतं सात आठ दिवस. लेट होत. जरा त्याच्याकडून,
हा हा, नाही मी म्हणून कानी हेना, हा, हा
बरं या एखादी भरून द्यायचे, भराला भरतो तो, पण असं.
अहो महिन्याला बी, महिन्याला पण शक्य नाही, ना हो त हा वर्षाची कशी एकदा भरून टाकले, का ताण चालल जातो,
आता तुमचं तरी पेमेंटच इन्कम आहे, महिन्याला आपल्या, शेती शेतीचा कस राहतं माल, निघाला की, त्यावरच इन्कम राहतं.
महिन्याला जरी म्हणलं तर गंज हे नव त्याच्या म बीट पुरतं का किती खर्च असतो, आपला सांगा बर आात तुम्ही,
बाई मग खर्च तरी आपलं थोडं फारशी शेती पोती म्हणून ढोबळ व्यवहार आहे हा जे शिटीत राहत त्यांना निित पगार आहे कमी पगार आले ते ऍडजस्ट करा
तिथे ऍडजस्ट करता माहिती ना आपल्याला एवढं असू द्या आपण
आमचं मी तर म्हणते बाप आमचा मी रोजचा खर्च विचारू नको असं ते काही पण होतो आणि आपण जर ड्युटीला असत आणि कमी पेमेंट किती ऍडजस्ट कराव लागला
किती ऍडजस्ट करावं लागला असत आपल्याला तरी नाही जाणं असे शेतीला तुम्हाला आता तुमला कत नाही काही काही जोडधंदा आहे आम्हाला कत नाही शेला थोडाफार जोड
मग जोडधंदा आहे ठीक म्हणून ठीक आहे आपलं
हो
जोड झाय नाही तरर आपले मान लिहिल्या शिवा पैसा नसता
शेतीच तेच जोपर्यंत माल निघत नाही तोपर्यंत बसास लागत आणि तोपर्यंत खर्च्या उदार्या करून ठेवा लागते आणि तो मान निघला काहीकडं द्यावा लागतं असंच आहे ना ग आणि औषधं खतक किती महाळ झाले आता
मग किती महाग आहे वाढली यंदा तर ल मा माग आहे
घर प
नाही यंदाच सगळीच महागाई वाढली रोज रोजदारनी खत वाढले बिबियाणे वाढले आणि मालाला भाव नाही यंदा कोणत्या मालाला भाव होता कोणत्याच नव्हता
त्यामुले शेतीपेक्षा धंदेदरी परवडू लागले लोकांना
अ शेतीपेक्षा धंदे जाऊ द्या मजूर चमचाने
होा मजूर खरंच चंगचंग आहे ताजा रोज येतो त्यांना
दिव संध्याकाळ लोक सकाळी अकराला आलं का पाच ला घरी आणि आला खुरपे घेतले का बई त्या रोज मालकीन घर आहे मालकींच्या माग माघर त्या किती कामदार असल्यात
खरच आणि ते हा घरी घरच्या वावरात पाच मिनिटं बसणार नाही प
नाही आणि मागर प्रतिशे रुपये रोज पकला
हो
आणि आता जर पाऊस चालू झाला चार वाजता पाऊस येतो कधी येतो साडेचारला येतो पण रोज पक्का लागून जातो ना बाई काही नाही रातोष येतात काही नाही निघत
नाही तुम्ही तुम्हाला तक्ष देतलं काम
हे नाही यत बाई मला असं सोडणं सांगणं मी आज उ करल नाही
मला पण येत नाही बाई ते सोगायचं मी तर मक्का मक्का तर आज पण सोगलेलं नाही गौ तरीने एकदम म्हणजे सात आठ वर्ष झाली तेव्हा सोंगल होता नंतर तर मशीनच निघलं म्हणा काढायचं हार्वेस्टर एकदा हळूहळू सांगल तोम ह
माझ वडलं असती तर मी मालकी शतकाम येत नव्हतं का हे प बाया रोजण जात्या का पोरींच्या आया रोजण जातात पोरी रोजण जात्या त्यामुळे पोरीन सवराात आपल्या आता माझ्या वडलाला त्यांना शेती ते भरपूर ते बी मजूर लोून करून घेत होत त्याच्यामुळे मला काही शेतीची सवय नव्हती आणि इथे आल्यावर बई नि निंदाची बी सव नव्हती असे गट्टे पडेले मला आणि बर अजून
मला पण मला पण एखाद्या वेस असं काही केलं का लगेचशी येऊन जाते गट्टी
आणि गट्टी पडलेले आहे पण मग आता थोडी निंदाची सवय लागली समजा खताचं काम करतो अ निंदाचं लावणीचं काम समजा पेरणीच काम करते तर सोंगाचं काम बिलकुल नाही करत मी
सोंग बिंगाचं ते मग आपल्याला बी मी फक्त काय आता एवढं मिरच्याचं सीझन झालं फक्त दोन आच दिवस गेले मिरच्या तोडायला जा म्हला हाऊस वाटली पोरांना सुट्ट्या होत्या गेले पोराना घेऊन परच भांडणंोरांचेच भांडणं मिटावते दोनथ
मग मी मी बी ना मी आतापर्यंत लगे इळा हातातच घेतलेला नाही खरंच ना म्हणजे माझ सव बिनन मी सव लावली बि नाही त्याची
हा आणि मला तर सवज नाही माझ्या मम्मी पप्पाच विकस होत म्हणजे का शेती दुस्या गावाला होती अशी सांगूनगीतकं दुर्गावे आहे ना माझ्या आजोबां त इिकडे घेतलेली होती मग त्याच्यामुळे मम्मी तेच जात नव्हती मग आपलं कामच नाही पडत नव जायचं
नाही मला होती माझे ऑडि शेत तरीच एक शेती बी होती पण मग ना शेती आता तेच मजूरला बाहेर लवित होत्या मी शाळा म्हणजे शाळा केली मी कधी सुट ती मारलेले कधी शेत पाहिलं नाही
हा तस राहत मग ज्याला शाळेची आवड असली तीयारी कमी गोष्ट
आवड म्हणजे बाई मला माहिितय का दववीला पाहि टक्के बारावीला बी तेवढेच कम्प्युटरला बी तेवढेच पण मग काय काय ती तेव्हा ना ताजनापूरला माझ माहेर ताजनापूर श बजार सांगे जवळ ताजनापूरला फक्त सातवीपर्यंत शाळा आहे दहावी पर्यंत ते आता तरी कॉलेज झाले सांंगीला बाजार सांीला पहिले कॉलेज नव्हते मग आम्ही तिथं दवी काढली आणि अकरावी बारावी किन गावला काढली म्हणजे अशी सोयच नव्हती पहिले शिक्षणाची काही
हा नाही पण पहिले सोय नव्हती भई पण मग शिक्षण म्हणजे शिक्षण होत ना आता सगळ्या सोयी असून बी काही काम
काहीच नाही आता पोरांना दारद गाडी आहे आम् पै प य होतो बाजार सांगीला ताज नागपूर पासून
आताचे पो ना स्ट स्ट्रगल मेहनत म्हणजे
नाही आम्ही असश पै प येत होतो तीन वर्ष लागातार असं आणि पाठण तर करीत असं लिहून येत होतो पो हातावर पाठ करी
हा आताच्या पोरांना नाही वेट असं काही
नाही त्याच्यामुळे ना शेताची एवढी काही माल सवेस नव्हती आणि हीथबी ना जा कमी राहत आमच सोगायचं ते मग हे च देऊन देते मग असं मग कोण कुररोजदारयोग्य कोण रोजदार नि पुुड पळत
हा बाई‌.
मग त्याच्यामुळे आम्ही पण ना सोंगाचं सगळं लगे बाजरी मक्का गहू सगळं सगळं असं स तुरी सगळं उक्त देऊन देतो.
हो का तुम्हाला जायचं कामच नाही समजा जास्त आहे ना.
नाही मग सवय नाही बाई आमच्या आईला पण नाही य.
हा त्या पण नव्हत्या जात हाय ना.
आमच्या आईला बी नाही सवय त्या बी संभाजीनगरच्या होत्या.
हा तुम्ही एकटीच आहे का मग तुम्हाला जाऊ ये
होग तू मोठ आहे का
हा मी मोठी टच कंपनी प्र पहिले इंजिनियर होते ते
हो का.
पण मग चांगला पेमेंट होत त्याला एक लाख पेमेंट होतं पण पण आता त्यांनी काय केलं ड्यूटी सोडली स्वतःची कंपनी टाकली.
हा मग आ त्यांमध्ये ते सगळं ज्ञान आहे नाव त्याचं.
रोबोट तयार करण्याची.
हो का.
हम्म मग चांगलं चालू य त्यांचं. ती नाहीय तिकडं ती तिचं कामच येतच नाही त इकडे जास्त कामाचा प्रश्नच नाही पडत तिचा ती
हा मग काय आता सगळं तिकड आरामात बसल्या होतील कस का या वाटने.
नाही बिलकुल तिला बोलवलं वी आई आपण अस काही कार्यक्रम असला.
हम्म.
ते मला सोडावं लागतं ती कशालाच येत नाही ती वेळ म्हणजे अशी दहा अकरा बाराच्या न अकराच्या नंतर साडे अकराच्या नंतर. तर लोक आपलं सारा स्वयंपाक होतो किती पावणे असो ना. आता धोंड्याला चाळीस पंचेचाळीस जण होते.
बापरे!
फक्त माझ्या नंदा आलेला हो त्या दोघे अगोदर आदल्या दिवशी मग थोडं हाताखाली. करू लागला पण ती काही आली नाही.
बाई मग किती कराव लागतो ओ. मग थोडी पाव मग आपल्याला दोन जण जरी दोन तीन जण जरी नवीन आलं ना इतके जणांचं म्हणल्यावर मग
कुठन घरातल्या माणसाच तुम्ही किती स्वयंपाक घ्या. आणि कसा पण घ्या आणि काही पण घ्या. त्याला लई फास्ट आहे मग मी पूरणाचा स्वयपाक त येऊ मी लगे सारज नंतर स्वयंपाक म्हजे स्वयंपाक
हा.
पकाच्या बाबतीत नाही म मी तुम्ही माझ्याकडून लगे किती मी घरातलं.
बरं आहे मंग जाऊ कशात ना कशात पाहिजेच माणूस.
पण मग शेतातलं नाही शेतातलं नाही जमत मला.
नही हो मग दोन्ही कडच नाही जमत मग शेतात शेत आता जाणाऱ्या मग घरचं येडवाकड करत जरा.
हा तुम्ही मा तुम्ही ना. उलट मग सगळे लई पावणे रावळे आईचं गनो गस सगळं उलट त्या आईचे भाषे ते तर कायम म्हणतात त्यांच्या बायकाला स्वातीवहिनी कडून रेसिपी लिहून घ्यायच्या कशा करताय त्या. कारण त्याला आवडत ना माझ्या अस भाज्या पुरणाचा सार अन ते जेव्हा आपण पुरण केलं मग ते सार भ
पूर्ण मत तेच स्वयंपाकात तेच मेन असत मग सारण
हा तर मग त्याला कायम बोलता पाहुण्याच्या घरी बी मी कुठे गेले का मला भाजीच राहते आमचे भाऊबंध आता हे शकून त्याला त कार्यक्रमात कोणाच्या गरिबी माल भाजीच राहली
भाजी करता यथे मी दुसरं काही नका करु.
किचन म्हजे मला कही पण घ्याल कही करायला लाे शेतात नाही.
ते जाय ना मग ते काय मालासज खा खाल्लं पोट भरलं तर माणूस बी प्रसन्न राहतो ना हो.
हे हे म्हणतात मग कधी कधी हसता हसता अन्नपूर्णा म्हणता ती माझी.
हा बरोबर आहे न म.
ते म्हणता ती अन्नपूर्णा य स्वयंपाकात.
काम कमी असलं चालतं पण ते एकदा जेवायला व्यवस्थित असल माणसाला माणूस बी चिडचिड करत नाही
ह आणि हे पण करते मी पिको हॉल करते ब्लाऊज शिवते
हो का.
हा पिको पॉल भरपूर चालतो लगे माझा.
मल तुम इू
अ ल के पाप किती दिवसाचे तीन चार वर्षापासून इके प्क पाला आता वैश होता इ नक सुताराच्या सहा साड्या पडेल्या अजून एक साडी तर राहिला पा त्यांच्या
बरे ना भा काही ना काही इन्कम पाहिजेच होत ही
मग पिको फॉल्स करते ब्लाऊज शिवते थ्रेडिंग करते यब्रोचं बी करते ना
बाबरे बरेच शिकलेत आम्ही परत लावतेो
हा हा झाले दहा मिनट लावा लाव